ते बाबा काय काय बाबा कुठं आहे
आहे तरर किती दिवसांनी कॉल आहेाय स्कुटी तू
अरे काय किती दिवसानी काय हाय घरी आहेय काय कामामुळे काय कॉल करायला नाही भेटतरी कोणाला
ते म्हटलं कॉलला नाही कॉल नाही मेसेज नाही भाऊ ह कुठे
हम्म हय काय शेतीची कामं सुरू आहेत ना. त्याच्यामुळे कसं, यायला म्हणजे कॉल करायला पण भेटत नाही टायमिंग. असं चाललंय आता होय हम्म बोलत हा बोललू जरा आता टाइम भेटलाय जरा
हम्म तरी म्हटलं एवढे दिवस गेला कुठे कॉलेज नाही आलेला काय नाही हम्म
तेज
बाकी
हम्म बोललो अभ्यास अभ्यास मॅन्युअल बेन्युल पूर्ण झालेत आता फक्त डायग्राम काढायच्या बाकी आहे रेसिपीच्या मॅन्युअल मध्ये हा मग त्या बाकी कम्प्लीट आहे सर्व
हम्म हम माझं तें काढून दिशील काय डायग्राम म माझं म्हणजे लिहून झाले रे थोडं झालंय आणि सगळं झाले लिहून एक कोणत हो डायग्र्याम आणि काढायचे राहिले थोडंस लियचं आहे हम्म होय
डायग्राम काढूया ना मग एवढं काय त्या
हा हा दादा दोन लिटर पेट्रोल दे ह त हम्मयय
हम्म
र तो ए बस बस हम् बोल काय हो तसानी
बाकी काय बोलणार रे कोणतरी हय वाटतं बाजूला बोलताय वाटतं कोणतरी
होय जरा कामाात आहे ना रे भावा त्याच्यामुळे
हा हा
हम्म होय तू बोल तसं काही हे नाही आवाज येत
हा आवाज येतोय व्यवस्थित हा नाही आवाज आला ना बोललू कोण कोण बोलताय बोललू बाजूला
हो अरे काम कामाला असतोय ना ररे नाईट ला
होय काय असा आहे विषय
हो असा विषय हम्म एक एक मनिट झा ह जरा पैसे जरा बोलतो किती झाले
हा हा
दोनशे पंचवीस दोनशे सव्वीस रुपये झाले हा ओके रिटर्न के्याला पहिक्षा परश स
हम् ह ह.
हे घे दोनशे सव्वीस घे. दोनशे सव्वीस गे दोन लिटर टाकले ते
बाकी काय व्यवस्थित आहे सर्व इकड.
घी वर्तीपेशीित ह. काय बोलतो कानी शेती चालू काम चालूत आता
होय शेतीची कामं सुरू आहेत ना त्याच्यामुळे
हा हा कोणती कोणत काय करताय. कायक्या पल्ले म एदा
रे. भात भातच. भातच करतो असं आहे.
एक स त्र्याहत्तर
हम्म.
हम्म भातात. मग काय झाले की नाही पाऊस पडतोय का रे तिकडे
इकडे पाऊस दिवस काय नाही बोल. पाऊस नाही जरा पण नाही जरा पण नाही पाऊस लागत आहे इकडे.
होय काय?
हो.
इकडे पण पाऊस नाही तर घरा पण पाऊस नाही. ह.
इकडेे पना आर चकल पनाय खराई पडत कायन
ह. हम् हम हम.
असा विषय झालाय हा.
होय काय?
हा अरे काय परं काय प्लॅनिंग करताय बुठं काय कामावरती आलग फिराय फिराय जायच काय बोलत. तत्पूर्व
कसलं?
अरे फिरायला जायचं प्लॅनिंग करतात ना पोर कुठेतरी तुला नाही माहित.
हा नाही रे माझ्या पानावर कालून आलेलं असल.
आलेलं नाही कानावर
नाही फिरायचे फिरायचे तर काय अजून आलेले नाही.
मला तर सुयेशने यांनी कॉल केला नव्हता.
हा.
अ बोलतायत की हा. फिरायला जायचा प्लॅनिंग सुरू आहे कसं काय काय करूया तुला यायला. मेल कायवला बोलू कुठे कुठे नेमकं जाय दखलायला तो बोलला. कि वॉटरफॉल ला आणि अस जा वॉटरफॉल ला जाऊन
इथे जवळ जवळ नोक जा कुठेेतरी लांब जा अस जरा फेरा म्हणजे एकदम हे टूर ट्रेकिंग प्रमाण काहीतरी होया टूर होईल मस्त पैकी मजा विचार करू जवळजवळ जाऊ काय नाही रे मजा येते पण एवढी पण नाही.
हा पण ते त्यांचा विषय कसा आहे की एक एक हो.
हा.
त्यां त्यांचा विषय कसा आहे की त्यांचा विषय कसा आहे की म्हणजे हे करायचं जायचं आपण पहिल्यांदा ना. णे वॉटरफॉल ला जायचं तिथून मग अ अ सावडवला सावडव वॉटरफॉल आहे ना ज जव तो तो करायचा तिथ तिथून मग ह जुधपापेश्वरला जायचं ते मंदिर आणि आहे ना तिथं तिथं पाण्याचं पण म्हणजे थोडंफार असंही आहे हा हा राधापूरच्या इथे तिथं करायचं तिथून मग चवध काढायला जायचं
हा
हा आणि तिथे थोडी मजा करायची आणि तिथनं म रि रिटर्न मारायं म्हणजे सवत कडयला जायच्यागोदर राजापुात जेवण वगैरे करायचं असं त्यांच प्लॅनिंग आहे तिथे जेवण करून जेवण पूर्ण झालं की दुपारपर्यंत दुपारी जेवलो तिथू राजापुरात कि तिथून मग डायरेक्ट चवत कढायला जायच मग तिथून आपण हा तिथं थोडी मजा घ्यायची बोलली आणि ति तिथून मग तिथून म ह्याला जायचंय बोलले काहीतरी नाव नाही येतय अ कसे येईला
कसे बिचला
हा
बाई कसे बीच एक नंबर आहे मी गेलो एकदा एकदा गेलो होतो मित्रांासोबत एक नंबर बीच जयडो
भारी आहे काय सीन विन म्हणजे व्ह्यू व्यू व्ह्यू भारी वाटतो
आहे एक नंबर भिया त्याचा
होय काय हा
पाशी पाश पाशील तर दंगच होशील तू गेलेल नस काय कधी
काय मी बोलल बाबा नाही नाही कधी नाही गेलोय मी हम्म असं ह असं प्लॅनिंग हाय त्यांचा हम्म कधी तु तुला तुझ्या घरातले परवानगी देतील ना तुला
मला देतील परवानगी तसं काय ना विचारा पाहिजे सांगून फक्त झालं मग देतील परवानगी
हा मग तू पण एकदा विचार घरातल्याना मी पण विचारून बघतो मला पण देतील जायला तसा काही विषय नाही
पण आधी आपल्याला फिक्स कराय पाहिजे कधी जायचें कधी नाही
होय ते पण फिक्स करायला पाहिजे पण आधी ते कसे बोलतात आता ईशान वगैरे ते कसे बोलतात की पहिलं तर तुम्ही परवानगी घ्या म्हणजे कसं घरातल्या की जा म्हणजे हा जायच जाऊ जाऊ की नको जा बोलले ना तर मग आपण डेट पुढे फिक् फिक्स करा होईल रे पण आधी जर परवानगी नसेल आणि डेट हा नंतर प्रॉब्लेम नको असा आहे
हो
हा असा आहे विषय
हम् नंतर एक म्हर घरच्या वरबडण्यापेक्षा
हा असं आहे
हम्म
कधरा म्हणजे मित्रांलं ना की जरा कसं तेवढी माझी ती वेगळी असती मित्रांसोबत फिरलेल्याची
हो परत परत ते दिवस येत नाही रे गेले दिवस मत परत देत नाही आता काय तर मजा मस्ती करून घ्यायची
होय जोपर्यंत आपण जेवढे म्हणजे या वयात हायत ना होय. ह्या वयात जे मजा करायचं वय ना त्याच्यात मज मजा करायची पण.
हा हम्म.
हम्म.
जाऊ जाऊया कध जा फि तारीख फिक्स करूया आणि जाऊया फिरायला.
होय.
पण तारीख पण फिक्स कराला पाहिजे ना तुम्ही कधी फिक्स करणार ते काय माहिती?
हम्म तारीख पण फिक्स ताख तारीख काय फिक्स करूया रे. तारीख काय कधी पण होईल आपल्याला फिक्स पण आधी बघ बघतो आधी बाकीच्याना पण सर्वांना कॉल करून विचारतो.
हा.
हम्. हम् तुला पण म्हणजे या म्हणजे कॉल याच्यासाठीच केला होता कि विचारायचं कसं काय ते?
हा
कायच? हम्म तस आता बघतो बाकीना पण कोणाकणाला कॉल करतो. सर् सर्वांना विचारतो कॉल करून कसं काय कोणाला यायला जमेल कि नाय?
होय.
च बघतो. आणि मग कसं काय ते सांगतो मग तर आपलं पुढच म्हणजे प्लॅनिंग कराय होईल होय.
हो आपल्या गाड्या पण हव्या तेवढ्या अ दोघ तिकाणी गाडी दोघा देंगची गाडी तरी फिक्स आहे रे.
हा दोघा तिघांची फिक्स आहे अजून एक बघाला लागेल. कारण का मोठे हेत ना म्हणजे मोठी टोळी आहे आपली या प्रकारे
हा हो कितीला दोनशे वीस.
चेत -आपल्या ग्रुप मध्ये ग्रुप मध्ये पोर जास्त आहेत रे.
हा आ.
होय. असे कितीतरी आहे आधी ग्रुप मध्ये एका गाडीत तिके तिगे असली तरी बास झाले.
ते ते तेरा जण तरी होऊ आपण. तेरा चौदा जन सर्वे पकडलास तर.
तीन तीन चार गाड्या तीन चोक बारा बारा जण तरी हाय आपण
होय बाहेर म्हणजे तेरा चौदा जण सगळे नाही येणार कमी येतील कारण का सगळ्यांच सगळ्यांनाच यायला जमणार न्हाय. आपल्यात जमलं म्हणून.
दहा जण द दहा जण तरी येतील. दहा जण कन्फर्म येतील त्यातले.
होय होय.
हा.
काय बोलतो?
अरे मटल दहा जण तरी त्यातले कन्फर्म येणार रे अक्या चौदा जणा मधली. हॅलो.
होय होय होय कन्फर्म येणार कन्फर्म येणार होय
म तेच बोलतोय हम्म
हा हम्म तेच बाकी हा जेवलो जेवलो जेवलो जेवलो.
घरच्या कष आहेत मम्मीनी कशी आहेत.
म्हणजे मम्मी आणि बरे आहेत.
हम्म सगळे मस्त सध्या सगळे मुंबईला आहेत रे
होय काय मग तू एकटाच इकडे आहे तेवढा बाकी कोण नाही गावाला तू एकटा श इिकडे आहेस बाकी गावाला कोण नाही.
गावाला कोण नाही रे आता सगळे मुंबईला गेले भाऊ पण त शाळेला. लजलाता. त्याच्यामुळे हा हम्मम. दादा काय करतो तुझा
दादा पण हाय तो पण मुंबईलाच असतो.
मुंबईलाच असतोय काय करतो.
तो काय हाय जॉबला आहे. मुंबईला कामाला हम् होय होय.
हम्म हम् हम्म
हम्म हम्म असं हाय विषय बाकी काय मग विशेष माहिती तुझ्याकडून
काय नाही बघ कामावर आहे रे बाबा काम जाय करतो. त हो बारीक सारीक खर्च काढतो रे जरा हम्म
कामावरच पण टेन्शन अस काय करत तरी आपला निघायला पाहिजे ना
हो तेच ना
होय होय.
तेवढा तररी निघलं तरी खर्च बाद झाला.
हा हा तेवढा निघाला तरी बस झाला खर तर
ह
हम्म
तेवढा खर्च निघला की ह मता तीस मिट तीसिक हम्म. बाकी तुझं घर कुठे आहे.
बाकी माझं घर माझं घर तुला नाही माहिती ते कधी आला नाहीस माझ्या घराला तू
नाही ना येऊया ना काहीतरी
हम्म पाचल पाचल म्हणून गाव आहे तिकडे आहे.
हो का पाच ज कॉलेजला खूप पयत आहे तेे